झाला उम हे
हा झाला की आत्ता झाला मिनट पूर्ण झाले
बरोबर दहा मिनिटं झालेत मी म्हटलं कटकर मी हे करतो जास्त सेकंद जरी पुढलं पडली तरी ती काय ते पुढचं सेकंद धरत नाहीत ग म्हणून म्हणलं जास्त मी बोलून पण चालत नाही नाही ते दहा मिनिटं बो
म्हणलं म्हणून कट केला मी
दहा मिनिटाचाच कॉल कराय लागतोय आता काल ते मॅडम माझ्या संग बोलत होतो ते बोलत बोलत त्या मॅडम एवढं सांगत होत्या म्हणतीच मी तरी एक वही घेऊन बसलो होतो कणी लिहायला ती वही माझी अक्कन भरली असती ब एवढं ते प्रत्येक पदार्थ कसं करायच ते मुलांना कसं खायला घालायचं मुलांना हे कस मुलांचे म्हणजे मुलं भाजीपाला खात नाहीत म्हणून ते कशी त्यांच्या शरीराची काळजी घ्यायची एवढं सांगत हो त्या ते दहा मिनिटाच्या पुढं अकरा मिनटं साडे अकरा मिनटं बारा मिनटं एक कॉल तरी बारा मिनिटाचा झाला माझा. एवढं त्या बोलत होत्या तिकडनं त्यांचा कॉल त्यांनी केलेला बारा मिन टाचा झाला मग मीच काय करायचे सारखं अधनं मधनं बघायचं की ती मिनिटं झाल्यात आणि म्हणायचं मॅडम आता झाल्यात ठेवतो आता आणि मी करणं लावतो अस म्हणायच्या त्यासनी एवढं सांगत होत्या त्या आणि मस्त बोलत होत्या म्हणजे हास खेळत म्हणजे हासू हे म सा आ कस कार्यक्रम असत्यात शाळेत कसं महिलांनी कसं हे करायचं हे करत सगळं ते सांगत होत्या. टिचर असतानी एकदम अस माहित त्रिणी वानी बोलल्या काल माया संग भारी वाटलं त्यांच्या संग बोलून काल.
आणि एकदमच सगळ्या मुलां मुलांची काळजी कशी घ्यायची म्हणजे आपल्या मुलग्या सांगत होत्या भाकरी लहानपणापासन भाकरी म्हणत्या तोंडात घालत नाही. त्यामुळं त्याला मेथीचं पराठ कसं तरी ते पीठ भाकरीच पोटात जाऊदे म्हणून ते अ हे ज मे तिचं पराठ हेज परा आ आ आ बटाटुच आ हेच सगळ्याचं पराठ करून घालायचं त्या सँडविच करायचं त्या हेज्या वल्ल्या चटण्या पुदिन्याची चट णी कोथिंबीरीच चटणी अश्या सगळ्या चटण्या करून घालायच्या अस सगळं काल सांगत होत्या मग ते मी पण विचारत होत आमच्या मुलांना ते सँडविच कसं करून घालायचं ते
आमच्यात पण जेवत नाही दोघं पण स एक शाळेत भात आणि सुजी खाऊन आला की, तर तेवढ्या वरच असतंय रात्रीचा पण जेवत नाही. आमच्यात पण त्यासनी असं तर म्हणजे करून कसं जसं चटपटीत करून द्या लागतंय सगळं तरच आणि कसं म्हणजे त्यांची सवय लागलीये ना हे सगळं असं म्हणजे चरचरीत
चरचरीत खायज मग तेच आपल्या त्या मुली मुलग्याच कणी सांगत होत्या का खाइत नाही सगळं आणून ठेवतोय कधी बेसन मी म्हणलं लाडू मग ते लाडू वा लाडूच सांगत होत्या तर लाडू म्हणल्या ल लाडू कसलं बेसनच लाडू तोंडात घालतं नाही ड्रायफ्रूटच लाडू ते हे कराय शेंगदानच भाजायचं ते ड्रायफ्रूट भाजायचं तेद हे करायचं ते आणि त्या वेगळं त्यांच्या तिकडं धुळ्या धुळ धुळे त्यांचं अ प्रॉपर गाव पण ते पुण्यात सेटल झाल्यात ना टीचर असल्यामुळे मग ते सांगत होते आमच्या तिकडे पुरीग त्या बेसनच्या बेसनच्या हे करायच्या पुऱ्या त्या न बेसनच्या पिठाच्या पुर्या न त्या बेसनचं पीठ. निित्चळ दुसरं काय त्यात घालायचंय पुऱ्या करायच्या त्याुस करायच्या ते परत मिक्सर लावायच आणि ते गुळाचा पाक करायचा. त्या गुळाच्या पाकात ते कुसक वतायचं. आणि त्यात ते डा ड्राय फ्रूट सगळं घालायचं ते काजू बदाम पिस्ता. पर ते या करोड मनुकते सगळं घालायचं आणि त्याचा लाडू का तर कस ना कस त बेसनच. प्रत्येक पिठठ त्याच्या शरीरात जावावे असं तर त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ अस करून घालतो सांग त्या. मुलग्या
हो हो म्हणजे कस? सगळ्या शरीराला सगळी सवय पाहिजे नाही.
शरीराने प्रोटीन मिळाल्याशिवाय मुलांनी म्हणजे. मुलांच शरीरातलं स्नायू कस घेऊन त्यामुळे प्रत्येक खिजत खोटीन मिळाला. पाहिजे त्यामुळ ते हे क्रास सांगू द्या काल तर.
हा हा माझ असं पेमेंटच चालू आहे्या नाही नव्हते.
कसलं.
पेमेंट आता आपण कॉल म्हणजे चालू केलेलं.
नाही कॉलच लगेच येत नाही माझा आता तुझ्या समगं बोलते याला ह आठवा. काल आठ झालं एक माझा रिजेक्ट झाला कॉल म्हणजे उचला. का आप ऍप मध नसते हे झा कट कट झाला त हे झाला रिजेक्ट झाला. आणि काल तू सात आणि आज तुझे दोन नऊ. कॉल झा आता एकदम तीस कॉल झाल क मग एकदम आपला पेमेंट दाखवतो येथे. प्रोसेसिंग ला आणि मग येत्या प्रोसेसिंगला आधी आठ पंधरा दिवसात होते आणि पंधरा दिवस खात जमा होते पैश आपल्यात.
हम्म हम्म
एकेकात आता ते ग्रुप वर टाकते बघ. ट्रानझॅक्शनचा एककां आठ आठ नऊ हजार रुपये हे झालं जमा झालं एवढं ति लिहून आवढिओ फास्ट कि त केवढ कध केवढं केवढं दिचारलािे आता कोणा ठवा एवढ फास्ट हे केले तिने ओढ ओलिवून हे केले
ख किती वेळ जायत असेल त्यात
काय आहे मी बघितलंय का नाही मी तरी आता बसूनल म मी काही मला कस काय प्रॉब्लेम आहे माझा मला फोन जास्त वापर चालत नाही मी आत्ता फोन घेतलाय माझ्याकडे चार वर्ष भावाचा फोन होता दादाला बरं नव्हतं माझ्या त्यामुळकणी त्याचा त्याने फोन घेतलेला जुना दोन हज अडी अडीच हजार रुपयेचा मग बरं नव्हतं म्हणून मम्मी काय म्हणली मुला इथं तिथ फोन पडण्यापेक्षा दादाचा फोन सुचण्याचा आणि वापरचा मग चार वर्ष तुझून ना आपण वापर आणि आा आधा आजार होेतो शेतकऱ्यांमध्ये होतो त्यावेळी तो फोन ब ड चालू सुद्धा आपण काय करायच माहि खटकं ब पड खटका नवीन घातलेला तरी पण चालूच बंदच पडला तो खटकाने रक्त त्यांच्याक करायचं झालं आणि हचा जर फोन याचं झालं तर काय करायचं वर त्या प्लग मध्ये दादा जिथं बेड दिलेला तिथं जायचं चार्जर तिथं घातलेला तिथं ती पिन प्लग चार्जरची पिन त्या फोन मध्ये घालायची तो फोन चालू करायचा मग जास्त मी ते करून मग ते महिनाभर तसाच वापरला त्यावर दादा वारला महिनाभर वापरला आणि त्यात म्हण आता काय नाही आता उग माने वहिनी पण म्हणली क ताही काम असं असं करणार काय करतो आणि मग माझं होतं लाडक्या ब पाच हजार रुपये ते घेतलं तीन एक दोन तीन हजार दिलं आठ हजार रुपे भरलं डाऊन पेमेंट आणि हप्त्यावर घेतला मग फण नवीनच
किती हजारचा घेतला असा
ह्याच्या सकडे पंचवीस बसले इन्शुरन्स बावीस बसला आणि इन्शुरन्स फीज तीनचा ह्याचा इन्शुरन्स घेतला म्हणजे पीस ला पीस हे आहे का ते काहीतरी वर्षाच्यात प्रॉब्लेम झाला तिसर हे फोन फुटला मग तीन हे झाले तरी सुद्धा पिसला पीस बदलून देणार आहे म्हणून इन्शुरन्स घेतला
आमचा काय म्हणजे लग्नातला
हम् लग्नात द्यायलाच नव्हता मला सोर साधाच होता तेचा किप्याडचा सहावा किटकॅट चा फोन आहे कि्प्याडत होत पहिल्या काळात आमच्या लग्नाच्याला मग नंतर मग प ते
पण मी त्या म्हणजे अज मला नववा कसला आहे म्हणत मी जास्त वापरत नाही म्हणजे कसं ही
वापरत नाही ते आता मुलं मुलंच वापरतोय
आणि मी काय करते म्हण संध्याकाळचं फक्त नेटवर्क जोडायचं बाकी काही नाही
हा वयफय हॉटस्पॉट कनेक्ट कराय
मग कॉलिंगला का हा मोबाईल आहे की
अं कॉलिंगला ते हाय तर-
त्यामु आणि आता हि ज पण काय परवडण्यासारखा नाहील्या आहे -
बॅलन्स टाक चार अनलिमिटेड मारायचा झाला तर वीचार मी तरी आता या्या नाही या्यावेळी त्यानी म्हणलं कशाला म्हणलं चारशे रुपये चारशे रुपये द्या म्हटलं कशाला बॅलेन्स मारायचा नेट फुकट जाते. आणि कुठलं ग सकाळी तासभर घेऊन बसलीच फाय जी नेट आहे ते ना तासभर जरी वापराल तरी- तरी बारालाच ते नेट माझ सपतंय म्हणून त्यासणी नंतर का तर त्या दिवशी म्हणतो का नाही मारतो चारशे रुपये जा्या अनलिमिटेडचा डाटा मारतो नेट लय वढून घेते फोन आणि कशाला हे करत बसली म्हटल आणि हे कर मग संध्याकाळचं त्यांनी बॅलन्स संपला की त्यांचा फोन कनेक्ट करायचा ते कनेक्ट म्हणजे माझी बॅटरीच हे जास्त आहे नाही साडेसहा हजार बॅटरीच बॅट आहे. त्यांचा पार्लर आहे. माझा त्यांचा पण मी कनेक्ट कनेक्ट केले की त्यांचा फोन तापतोय मला कनेक्ट काय बी देत नाही, तर मग गप्प वणी फोन ठेवायचा आणि झोपायच मग असं करतो. लगेच डाटा संप नाही तर नाय, आता बावीस तारखेला संपतोय अनलिमिटेड चा मारणार बाई कुठे ही करीत बसतीस. चारशे रुपये जाई पन्नास रुपयाेडे बघून मी पन्नास रुपये वाचीलो तर नेट पुर नावा आणि एकदा त्या फोनची सवय झाली की येतय बच्चत पन्नास रुपये झाली का आता फुकटच झालं की आता नेट नेट नसलं की बघा ह्याच्या वाणी आणि फोनचा मग काय उपयोग तरी हय नसतो कॉल मग एकमेकाला कॉल तरी आणि ह्या कामासाठी तरी नेट पण लागते आपला नेट नसून चालतय-
होय, आणि आता जसं होय, पैसे येतात तुमचे लडक्या बहिणीच्?
होय येत्यात की, आता हे करायचंय गटात आहे नाही मी अ- ते वरण जी आर निघालाय हे कराय जी कंपल्सरी महिला बचत गटास आहे. तिलाच लाडक्या बहिणीचा हप्ता येणार. शासनाच्या प्रत्येक योजना लाभ मिळणार आणि जे बचत गटात माहि त्यांना काहीच नाही मग ते आता घट्टा वरण आलाय त्यामुळे ऑनलाईन घट करायचंय प्रत्येक महिलेची केवायसी करायली आता ते उद्या घेतो महिलासनी आणि केव्हायस करतो म्हणजे हप्ता जमा होईल या चार, दहा, पंधरा का वीस तारखे हप्ता जमा होणार आहे. होय-
आम म्हणे आमचं नोव्हेंबर पासनं हप्ते चालू आहे..
एकवीसशे रुपये आता येणार आहे हप्ता.
खरं आमचं नोव्हेंबर पासून बंद झालंत.
कस काय ते तुमच्या गाड्याबिड्या आहेत काय मोठ्या?
अ मोठी नाही गाडी आमची.
मग कस काय ते इत येत्यात की आता माझं सगळं- मे महिन्या पर्यंत हप्त सगळं जमा झालं आणि आता ते ते हिन सांगितले, ते कर म्हणून बर केवाय सी- खर म्हणजे आता जूनचा आणि जुलै चा हप्ता एकदम येणार आहे नाही त्यामुळे हे करम-
हा हा नाही म्हणजे आम माझं कसं माहित आहे त सासूबाईचं आणि माझं पण नोव्हेंबर महिन्यापासून इशू झाले पैसे- बंद झाल्यात, त्यामुळे काय नाही.
माझं येतत महिन्याच्या मे महिन्यामध्ये सगळा हप्त जमा झाला माझा एक हप्ता म्हणजे चालू झाल्यापासून एक चालू झालं त्यावेळी सगळ्यांच आलंत आणि माझाच आला नाही. मी मग सारखी काय करायची उठायची आणि ती शाळेत आपल्या अंगणवाडीच्या शिक्षिका, त्यांच्याकडे सगळ्यांचा हफ्ता आलं आणि माझं का आल नाहीत माझं का आल नाहीत म्हटल्या कणी नंतर कणी, जुलै महिना जून जुलैचा हप्ता एकदम पहिल्यांदा चालू झाला लाडकी बहिण ते तीन तीन हजार सोडल्यालं बघ मग ऑगस्ट महिन्यात माझा तीन महिन्याचा एकदम शेवटला सगळ्यांचा ऑगस्टचा बी हप्ता आला. शेवटला माझं एकदम साडेचार हजार रुपय आल मग तेव्हापासून चाल झालं ते एक पण हफ्ता तटला नाय. मग इथं पण आमच्या समोरच्या दोघी तिघी बायका आहेत तर त्यांचं कणी हप्तच तटल्यात.
बंदच झाल्यात. कधीपासून नोव्हेंबर महिन्यापासून
दोघीच पण